हॅलो!
कोणाचा कॉल येला होता?
का ते राक्ष
हाव का? तू केला की एक मग त्यांना.
हा मी पहिल्यांदाच बोलले होते त्यांना मी, तेव्हा म त्यांना क्रीनशूट टाकला तेव्हा मला म्हणतोय दोन कॉल राहील.
हो का? मय चार दाखवु राहायले अजून अ
अ मा याच्या तर मला तर कळत नाही कुठं दाखीतेती.
अ कस काय ग आतां, आगे बाई हिरवी पट्टी का
हा
ती भरेला दाखवितया, पूर्ण जर झाली तर.
भरेल नाही, ती ति तर रेश रिकामी मई
हा म ते त्याच्यावर कळतं ना.
नाही असे सुधा काही बी दाखीते त्याच्यात.
नाही हिरवी पट्टी पूर्ण जर झाले, ला पूर्ण जर आली तर मग पूर्ण कॉल होईल दाखवत्या, आणि जर अधुरी राहिली की झालं, मग मी आता एक रु
सांगू का माय किती, तुम्हाला सांगते मी, आंटी एकोणतीस अन तीस
एकोणतीस पैसे
नाही, आणि एक कार्य उपलब्ध आणि एकोणतीस कार्य तपासत आहे.
हा, मग ते पेंडिंग मध्ये अजून, मग माझे दोनच कॉल राहिले ना.
फक्त?
हा
आम्ही एवढे कोणाला बोलले, मा बई उग चार पाच कॉल होईले.
हा
आम्ही बोलेतच नाय कोणाला.
मग कस काय दाखू राहिले? माए तर किती वीस कॉल होईल दाखु राहिले. अन पाच कॉल बाकी दाखवू राहिले अजून.
मी फक्त बोलले कोणाला, तुम्हाला दोन चार वेळेस बोलले, अन ते कापशीताईला एक दोन वेळेस बोलले फक्त.
म्या रुपाली लावला, तिच्या हात वल्ले होते ते बटनच लवकर दबान नाही.
हम्म
तेवढ्या सेकंदाच्या आत फोन उचलला तर राहतो, नाहीतर मग झिरो पॉईंट झिरो टाकून देतेन ते आपल्याला
तेना हा त्या खाली होऊन जाते.
हा, तो कॉल फेल गेला मा तर रुपाली सोबत. आणि दुसऱ्या कॉल वर बोलले तिच्यासोबत तर तो तीनच सेकंद झाला, मग ते तीन मिनिटाच्या तीन मिनिटं झाले, आणि ते फोन काय बावीस नाही घेतला वाटत ते बटन गेलं कट होऊन.
अरे देवा!
ते दोन
हा ते दोन ही कॉल फेल होऊ गेले, त्याला अभ्यास करायचा होता वाटतं त्यानं हातात धरताच ते फोन कट होऊन गेला. याला तर किती का काना पै लागातोय्
हा ज्याला कितिका कामात असलं तरी कानाबाई घ्या लागत ते फोन ला.
हा, आणि एक निलिमा लावला.
हम्म
क म्हणे मा किती बारा कॉल बाकी अजून हम नला वधड हा तर मग तिचा कॉल घेतला तिचे तीन कॉल घेतले मी त पाहिज कॉल केला तिला मग म्या नंगती म्हणे मी जवाल चालले मग जेवण आले का उजून एक कॉल करीन म्हणे मग कशी तुमच्या सोबत म चार वात्या म्हणे
कोण आहे ती निलीम
ये माझ्यासोबत उपजीविकय ना हा आणि शंकरच्या मोनिकने काय मजा केली त्याच्यात कार्य जोडा सांगितलं ना म्हणजे कॉल करा सांगितलं ना तिनं काय केलं मला पूजाचा नंबर ते चार चौकीच पाच जणी नंबर द्यावा मला नवीन कार्या जोडाचे मि नाही तिला नवीन टास्कहील नवीन आतईले दिवसात शिकायला लागेल मला काय माहिती तिचं
हा
मग ति ह नंबर घेतली मी देऊन दिली आणि मग स्वर्ण त ना सांगितलं मला म्हणजे आ तिला कळलच नाही म्हणे मी काय सांगितलं मी सांगितलं म्हणे ज त्याकडं कार्य आहे त्याला कॉल कर आणि दहा मिनट बोल म्हज हा ति ना नंम्र घेतले आणि ती नंब्र टाकली त्याच्यात
हम्म ह
ते जुनच मेंबर चालू आहे सध्या नवीन नंबर घेऊन राहिले नवीन मेंबर आड करच नाही राहिले
हो आता आपण पहिले बसून ये मला दोन हजार एक रुपये दोन हजार एक
आणिरा फोन केला सीमा ला की म्हणतको त खुनला आम्ही चली ते तर ते ये कोणी आला का तिचा फण लागू रा म्हणजे सबमेटच वाढणे ते काय सांगर नवीनच ते ब ना उरलते इंग्लिश मध्ये कारण काही उरल
हा
मलाोद डिलेवण म्हलं तू जेवण करूया यगपाल तो घेते यगपाल मी लवीिते कसा एकक होईल आणि अमृताली एकला इथे दोन होईन तीन जाऊ गेले म्हणल पाण्यातात काय करा म्हणलं
मई आता आंटी मय पट्टी रगी उळग दर शग राहि म
हा मग बरोबर दोनच पाल राहिले तय नाही आज हो स्टार
आता कोणा लोई एवढा अंधा एवढा टायम आला आता
नाही पाच कॉल राहिले मग मी तेच म्हटलं बा आता पाच पाल पण आला निलीमा म्हणे माला म्हणे आपण च म्हणे मग ल त आ त्यांच्या घरी वारेल ना. हा तर ती जेवाला बसेल तेव्हा आता मग तिला तीन कॉल केले तिचे बारा बाकी होते ते. ती म्हणते तुमची तरी पाच जाखे नाही बारा लागे ते म्हणलं तर बाई मग तिन तीन केले मग मला मध्ये होकला पहिलंद अस. स्र्णात लावला असत मग झाले असते पण ते काय आलं मग.
केलत दंग
हा
हम् बोला ना.
त्यांचे चारच बाग किवती वाटतं
सोर्णमध्येयेत ना.
हम्म
काय म्हणतात का एकक चार एकक दोन काहीतरी म्हणत जात बै त्या्या
हाव का कारण त्या मला एक केला तोपरी. दुपारी काय दिवस भर वार होत वावरामध्ये आणि निंदा गरडी ना फन ब झाला असत फोण काना लावा तर खाली नेता येत नाही आणि मी ती मक्का टाकली होती याची अम् काय म्हणते त्याला. तुमच्याकडून ने ज मुड वर ती लायाची ती टाकली ती एक कदाना उगलाने म्हणजे सगळी खाल्ली पा पाख अंग सरपा मकां खाली नाही मिरच्यात लावायची मला खायपुरती नाही म्हणून. सरी पाखराण खाऊन घेतली पोच नव्हता आठ दिवस तर ची पाखरण खाऊन घेतली. अ ना सकाळी उदा मला सगळ्यां गर्दी वाटली
हम्
न आली घरी अ टावरला बँकेत गेले
मग काही सांगितलं क नाही रंजन आकाला.
नाही ग नाही सांगितलं
ना होग
हा होई ना माहिती दुरून दुरून काव.
हा कधी होईल
ह
तिला जर म झाल ती म्हणजे मग ते बायाने म्हणले आणि तुमचं काय खरं आहे.
हा ती आपल्या नजरला नजर मिळतच नाही ती पूर्वी आम क रणींग जातच नाही येत कशी वाटच नाही उतरात खाली आता
येनन आता
नाही येतच नाही ते आमचे माय नजर आला तर नजर दे नाही मिळते मी रुपा ज घरात गेले. मर रंजन तज बरोबर कोथिंबीरघेऊंन गेल परावा दिवशी.
हम्म
मी घरात गेली होती बाहेर निघून जाते.
हो
हा माय पाच सिवाय कर लग नि पा
बोलत बी नाही काही अता
नाही कोणला अस बोलते आमच्या नाना म
बरबई हो का
हम्म हग म तर
ए नंद रोज नेव राला आता
ची नीती कर नाही य तर काम नाही कर
हो का
हा केलं ते केला नाहीतर नाही केलं जुवारी तिला
हो भाई अस असं काय एवढं दिंग ना
प लोक नाव ठेव त्यांना हा लोक नाव ठेवी त्यांना
असशी न होत ल बीघ दिस पणता
ह नाही त्या अमृताला तुमच्या शमृती यली घरी नाही
घरी नाही का आम्हाला जात बाहिती
बाहेर का गरतीच थांमाल पण आहे श घरच्या वावर
मंग आस्मि रोज कामाला ये.
आज नाही देत होते ना गं नका गं काळी पडतील ना नवरा कराचा हाय ना आणि ते काकू जस आहे तस सर्व चेहरा खूप दिसतो पण त्यांना आपलं काय म्हणे रोज काम करण हाय आपण शेतकरीये म्हणी
मं
काळं नं गोरं कायच कलरचं त कलरच राहतो ना नी
मंग
मंग हसू राहिली पहिली म्हणली मी म्हणलं मैत्रिणी आणले चल मंग अस पला मंग ता होते आता आम्ही ऑफडं आता नय येत म्हणे आमच्याकड बोलत बी नय म्हणे येत बी नाय म्हणती.
मैत्रिणचा ऐकण्यासारखी की ग ती
हा कां बोलली म्हणे हा तीन महिने यायचीय म्हणे मी लगेच चहा पाणी करायची म्हणे घंटा घंटा बसाय चय आमच्या मळ्यात
हा
आता बंद केलं म्हणती मी येन
हाव का आता एक मिनिट झाला का तुम्ही मला तिकडून कॉल करा.
हा मी करते न तुला
थांब थांबा अजून कट नका करू नायतर होऊन जाईन ते
नाय ना ते पूर्ण नाही पुढं पाच मिनिटं सेकंद होऊन द्यायच पुढं
हम्म दहा वाजून पुठ दहा मिनिट सेकंद का
हा पाचता झाले का पुढं पाच सेकंद जाऊन द्यायचे.
हूं हूं
बुगा काय कर झोपेली का?
झोपली बाई ती
रात्री नसण उठत ना
रात्री नय उठत असंच प्यायला बियला उठती.
हा म पण शांत आहे ना.
हा आता काय ताण नाही येत. हेच कोणी घेता देईत होती किरकिर करता लेकरं
नाय पण काय कराच फक्त दीट काढाची संध्याकाळी थोडीशी
हम्म
म एकदा लेकरा सगळ्यांनी घेतला का सवय लागली का म दीट होत. ते घरात कुपसून ठेवलं कां लेकर ते कम होते त्याला दिट होते मंग ते खराब होत चालते.
आता घरात काय सगळ्यालाच वयली पोर
म नाही घरात लेकरं दाबून ठेवले नाच खराब होत्या मग
तिकडून करा माला
हा